हॅलो!
हा हॅलो जेवला
नवीन आहे हा बोला कि
हा जेवला काय?
नाही हो अजून आता जरा आज सुट्टी आहे रविवार! तर पोरांचं सगळं लेट उठणं सगळं आवरणं हेच चालू आहे.
हम्म -हम्म आमचं पण तेच चाललंय आमचं पण तेच चालय
हा होय काय कोणता त
काय ते
कोणत्या भागातून बोलताय!
इचलकरंजी!
हो का मी पण इकडनच आहे.
हा -हा आज काय मेनू केलता मग
आं!
आज काय मेनू केलता म्हटलं रविवार सुट्टी
रविवारच असत.
असत होय हा हा. आज सुट्टी असते ना म्हणून म्हंटल शुक्रवार असत काय मुलांना
हा शुक्रवार
हा हा हा हा
कुठेतरी असं फिराय वगैरे मुलांना न्यायचं
होय चालतंय की कुठ जाणार आहे मग
हम्म. आता अह अजून काय प्लॅन केलेला नाहीए पाऊस जर असला तर
हा हा हा हा नाहीच हा हा हा
तुम्ही कुठे जाता का नाही? नाही नाही पाऊस नाहीए तुमच्या इथे?
नाही आज ऊन पडले, ऊन पडले आज तरी सकाळी जरा येऊन गेला पाऊस
हां हां
आत्ता जरा ऊन पडलंय
हा हा हा तरी पाऊस पाहिजेच.
होय पाहिजेच शेताला पाऊस पाहिजे आता हा हा हा पिकांना पाहिजे कि
तुमचं?
आमचं असतंय ब्लाऊज शिवते मी. होय आहे की आहे. ऊसच आहे आता शेतात मिस्टर काढतात हम्म घरी ब्लाऊज शिवते माझं मी
हो का म्हणजे ब्लाऊज अह असं स्टायलिश वगैरे असं सगळं शिवता की की अस नॉर्मलच डिझायनिंग वगैरे
थोडंफार एवढं पण काय नाही, थोडंफार शिवते पिको फॉल, ब्लाऊज
हा हा हा
हम्म तेवढंच करते. तुम्ही काय करता?
मी काही नाही म्हणजे आता माझं कसं दोन्ही बाळ लहान आहेत एक पहिलीला आहे आणि एक अह बालवडीत आहे म्हटल्यावर जरा मला काहीच करता येत नाहीए, पोरांच्या ह्याच्यात दिवस
हा होय होय.
आणि जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळेच अह होत नाही.
होय दिवसभर कामच कि म
हो, आता आम्ही घरात दहा जण असतो, तीन जावेची पोरं, माझी पोरं असं म्हणजे खूप त्यातच दिवस आमचा जातो.
अम होय होय होय, अम
अ दुसरीकडे कुठे वेळच मिळत नाही काय करायला
वेळ मी, होय ओ
आणि कार्या ॲपमुळे जरी थोडंफार तरी खूप छान अह प्रोत्साहन मिळालय तेवढाच एक वेळ काढून
वेळ काढून होय आपल्यासाठी एकम्हणून वेळ होतय निघायच
मुळे सगळं खूप चांगलं झालंय म्हणजे एक बाहेर जाण्या पेक्षा घरात लक्ष पण राहतं मुलांकडे आणि सगळ्याच गोष्टी
सगळ्याच गोष्टी होतात होय.
आणि मुलं शाळेत गेली की मग चांगलं हे होतो.
होय होय दिवसभर थोडा वेळ मिळतोय मग जरा. घरी बसून काम करत करत हे पण होय होय तेच की
हम्म बाकी पहिलीला एक आहे आणि एक आहे ती बालवडीत आहे.
हा हा हां
त्याच्यामुळेच हो त्याच्यामुळे मलाच कुठे जाय जायला मिळत.
हम्म
तुमचं
आमची पण आता मुलगी अकरावीलाय मुलगा सातवीला आहे.
हो मग मोठी आहे तुमची म्हणजे तुम्हाला काही असं काही प्रॉब्लेम नाहीय.
हा नाही पण कसं खेड्यामध्ये जरा असं हे होतय सिटी लेव्हलला काहीतरी करता तर येतय.
हो खेडेगावात तर नाहीच.
हम्म नाही होत तस.
हा मग तुम्ही इचलकरांचे म्हटलं तुम्हाला असेल ना काहीतरी असं जॉब वगैरे.
नाही नाही जॉब काय करत नाही मी.
हम्म हम्म
हेच, छोटं फोट काहीतरी ऑनलाईन सारख कायतरी आणून विकायचं असं करते.
हां हां हां मग होतं कस्ट कस्टमर ते नेतात का? असं तुमच्याकडे
हा ये हा येतात की. ते मोबाईलला स्टेटस लावल्यामुळे मग विचारतात मग सांगितल्यावर मग ऑर्डर देतात.
हा हा हा हां
तसं करते घरी काय जास्त का आणत नाही घरी.
मग साड्या वगैरे तुम्ही सेल करता का?
साड्या नाही. असं, साड्या पण कसं ऑनलाईनच्या असतात. साड्या ड्रेस ज्वेलरी, असं सगळंच असते.
हा हा हा...
काही गावात, कोणतरी, काहीतरी, शिवायला आणले, की ते पण शिवून द्यायचं.
हा, हा, ते मध्ये आता मास्क वगैरे सगळं काय काय आलेलं ते
पण शिवलेले. आता कसं पिशव्या या लागलं शिवायला. ते मग, ते पिशव्या शिवत आहे. मी आता.
हा हा बरं आहे, घर बसल्या काहीतरी काम.
हा काहीतरी करत बसायचं, वेळ वेळ तरी जायला पाहिजे. त्याच्यामुळे काहीतरी करत, हम्म
हम्म.. ते बरं पडतं. म्हणजे मुलांकडे पण लक्ष राहतं घरात पण राहतं.
होय, होय, तुम्हाला कसं याचल का फिरायला हाय अजून, मुलांना घेऊन जायला ते येतय बागेत. त्याला ते बरं पडतं आहे, ते जरा तुमचं शेत आहे.
पण तर सासु सासरे करतात.
हा हा हा हां
हा, मग ते तिकडे, नाही, नाही, नाही, इथे कोल
हां
खेड तिकडे कोलपूरच्या आत हा काय सुकलंय
हा मग येऊन जाऊन करतात, सासु-सासरे.
तस हो हो, येऊन-जाऊन करतात. इथे इचलकरंजीत माझ्या बरोबर सासरे कामावर आहेत. मग जर का पाऊस वगैरे पडला किंवा काय झालं की, येऊन-जाऊन करतात. शेतीला पण, असं कसं? पाऊस आता मध्ये पडला, तो एक-दोन दिवस. त्याच्यामुळे लाग एढं वेगळे काायला त्यांनी गेलेले आहेत
हा, हा, हा.. पाऊस पाहिजे हो. थोडं खर, लागवड टाकलं
पाऊस पाहिजे हो थोडं,
होय काय, हम्म.. आता पाऊस सध्या शेत त्याला काय झालंय खरं, पाऊसच नाहीये की आता.
हो, ते तर आहे. जास्त पडला तर ल नुकसान पण, कमी पडला तरी पण नुकसान आहे.
हा, तरी पण नुकसान आहे.
हम, तुमच्या इथे पूर वगैरे काही येत नाही ना?
पूर असं काही नाही, पण जास्त पाऊस पडला की येतोय थोडा. नदी जवळ होतय ते, त्यामुळे ते नदीच्या साईडला जे शेत
मग तुम्ही कसं कसं हँडल करता सगळं?
आमच्या शेतात येत नाही पूर
नाही
एवढं पण काय नाहीेत भरपूर दोन हजार एकोणीस ला जस पाऊस चालत तस जर पाऊस झाला तर येतय थोडं
हा हा मग तुम्ही त्या टायमाला काय केलेलं असं म्हणजे एवढा पाऊस आलेला तेव्हा
तर आमच्या घरापर्यंत काही पाऊस नव्हताच म्हणजे, पाणी आलंच नव्हतं. आम्ही गावातच आहे ना. त्याच्यामुळ काय, पाणी काही येत नाही असं.
हा, हा, हा.
जास्त जरी, तरी पण, एवढं नाही. भरपूर झालेले नुकसान. त्यावेळी सगळं पीक, सगळं गेलेलं पावसामुळं. सगळं पाण्यातच होतं ना, शेती
च येणं जाणं मार्ग बंद झालं, सगळी माणसं अडकून राहिली. जेवणाचं वगैरे नुकसान तरी आर्थिक मदत भरपूर केली लोकांनी पण
केलेली केलेली होय होय त्यावेळी काय सुरुवात झाली ते मदत करायची त्यात त्यानंतर थोडं पावसाळ्यामध्ये जरा मदत करतातच लोक जरा काय पण झालं की हम्म
पण हे चांगली गोष्ट आहे म्हणजे सोशल वर्क पण होतं आणि माणसांना माणूस की तरी समजते
समजते आता कसं होय ते तरी आहेच आता कुणाला फन नको झालात आता त्या ह्याच्यामुळे तरी लोक लोकांना एका म्हणजे माणसाबद्दल दया माया तर येऊ शकते नाही
जो तो आपला स्वतःचाच विचार करतात हा जो तो आपलाच विचार करतात
लई स्वार्थी लोक झालेत आता तर स्वतः कड ते स्वतःच झालं की काम झालं हम्म
स्वतः झालं कि काम झालं
तुमच्याकडे काय पाणी बिनी काय येत नसेल असं
नाही नाही आम्ही एकदम म्हणजे असं अ सुरुवातीलाच आहे म्हटल्यावर आमच नदी नाही जवळ आ
हा हा हा म हा मग शेतात ते नाही येत नाही पाणी हा शेतात का पाणी येत नाही मग
नाही आम्ही अशी इथे नाही आहे आमच उसरीकडे गम आमचलकरंजीला म्हणजे कसं कामानिमित्त इ आलेलो आहे. म्हणजे सासू सासरे पहिल्यापासून कामानिमित्त आलेले.
हा हा हा हा. हम्म. शुक्र शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी काय करता मग
अ शुक्रवारी म्हणजे कसं आहे आमचे हॉटेल वगैरे आहे. मग ते एक आहे आमचे मिस्टर तिथे हॉटेलमध्ये जॉबले आहेत आणि बाकी सगळे आहेत म्हणजे सासरीत असं मागावर आहेत मग ते शुक्रवारी त्यांना सुट्टी असते. मग तेव्हाच काहीतरी सुट्टी ते नसते म्हटल्यावर त्यांना ट वगैरे असे त्याच टायमाला आम्ही अस नॉनव्हेज वगैरे करतो. सठ जण असतात.
हो. हा हा हा. मग चालतय जर सगळे असले की बरं पडतय घरी.
हो हा घरात सगळीजण असली कि मग बरं पडतं.
होय मुलं काय करालात.
तुमच म्हणजे अ तुमच्या इथ घरात कोण कोण असतात.
चौघ जण असतं दोन मुलं आम्ही दोघं.
हां हां हां मग बाकी असं म्हणजे तुमची चौघजणची प परिवार आहे.
हा चवघण सासू एक असत. ड तिकड त्यांनीत चार पाच नस्तय मी खरी
नय.
मला प म. हो हो. आवाज येतो ग. हा आवाज तुमचा कट येतोय.
हा हा आता येतोय.
हा येतोयतो.
हा मुलं काय करतायत म्हंटलं तुमचे.
मुलं काही नाही आता आज उशिरा उठले जे खेळतत वगैरे.
हम्म.
तुमचं. तुमचे काय करतय. हॅलो.